हा बोला झालना आज जरा चिकन बनवायचं होतं ना त्यामुळे जरा वेळ लागला
हा
मग तुमी जेवला की नई
नइ इतक्या लोकर नइ माझ पण आत्ताच स्वयपाक झाला नाशिकला जावा नाशिकला हा
म तुमी काय बनवलाय आज जेवणाला
मी आज बनवलाय वरण भात भाकरी
हम्म
हां बाआणि हेची भाजी भेंडीची.
हम्-हम्-हम् मला खूप दिवसापासून बनवायचं होत चिकन मग आणि ते इंस्टाग्रामला पण तेच-तेच-तेच म्हटलं आज बनवूनच टाकूया. मग बिर्याणी बनवली चिकन बनव ब्लं, रोटी बनवली मस्त.
हं हरे व्वा. ते वूड पेशा म्हणलं, हम्. एवढ्या लवकर जेवलात का तुमी?
हो आमच्याकडं अ जेवतात येवड्या लवकरंच, मंजे असं भूक लागल तसं जेऊन जातात. ते लोकं
आमच्याकडं नाय आमच्याकडं थोडं उंशीरच होतो. थोडसं म्हणलं होतं, हो कारण मग घरी ये ये पर्यतच उशीर होतोय म आम्हाला.
होय.
बोला नाही, काल परत फोन म्हणजे उशीर सा सात सात वाजेपर्यतच आला की, लगेच स्वयंपाकाला तर कोण लागत नाही.
तिथं व्हयं फिरण्या सारखं काय हाय, म्हणजे नेमकं पुण्यात?
म्हणजे अगं पुण्यात आलीस की, तुला शनिवार वाडा ये. खडक वासला हे लाल महाले पुण्याच्या जवळ शिवनेरी राजगड ये पुरंदर ये.
हम हम.
भीमाशंकर ये म्हणजे ज्योतिर्लिंगांपैकी की एक भीमाशंकर परत अ लेण्याद्रीचा गणपती थेऊरचा गणपती रांजणगावचा गणपती हे सगळे पुण्याच्या जवळ जवळ आहेत.
पुण्यामध्ये होय?
हो.
हा हा हम. म्हणजे लोणावळ्यातून पुणा दोन तासावर दोन- तीन तासा वर आहे का?
तीन नाई दीड दोन तास दीड दोन बाय रोड आलं तर दीडच तास आणि लोकलनी आलं तर मग तेच्यापेक्षा पण थोडं दहा पंधरा मिनट कमी लोणावळ्या स्टेशनवर लोकल पकडली डायरेक्ट पुणे स्टेशन.
हम हम हम ट्राफिक खूप असतं बाबा तुमच्या इकडं?
पण ट्रेनला न लोकलला नाही वेळ लागतं. म्हणजे लोकलला ट्रॅफिकच नाही लागत, आणि लोकलला तिकीट पण कमी पडतात. आ म्हणजे बाय रोड जर तुम्हाला साठ सत्तर रुपये पडले ना बस म्हणजे बस एक लोणाळ्यावर न इकडे बस येते पिंपरी चिंचवडला आणि पिंपरी चिंचवड तिथनं मग परत पुणे सिटीमध्ये. मग त्याला सत्तरऐंशी रुपये जातात, पण लोक लोकलने आलं ना तर
मग तेच परवडत.
हम आणि लोकलला ट्रॅफिक पण नाही लागत.
होय.
आणि जर फास्ट लोकल हम नाही दुपार जाता. पुण्यात तरी एवढी लोकला गर्दी नाही, कारण फार खूप लोक नाही हे लो वापरत. ठराविकच वापरतात.
हा मुंबई मध्ये खूपय ट्रेनचा प्रवास
तेच ते पण कसं होतं मुंबईची लोकल आणि पुण्याची लोकल ह्याच्यात खूप फरके मुंबईची लोकल एवढ्या फास्ट असतात एवढ्या फास्ट असतात की लोक चढतात कसे आणि उतरतात कसे कळत
होय कळत नाही.
तसं नाही पुण्यात प्रॉपर लोकल थांबते दोन मिनटं तरी
हा.
त्याच्यामुळं मग काही एवढं नाही पण आणि पुण्यात लोक जास्त लोकल वापरत पण नाही ना बस बसच वापरतात सी सिटी ट्रान्सपोर्टच्या बस चालतात.
हा हा हम्म म्हणजेता लोणावळ्यात येणारचे ना मग असं काय फिरायचं तिथं नेमकं असं म्हणून विचारलं
हम्म काही नाही लोणाळ्यातन जर बाय रोड निघाला ना रोडनी जर पुण्यकडं निघालं तर लोणावळा क्रॉस केलं की तळेगाव वगैरे लागतं तिथं ते प्रतिशिर्डी
हम्म
आणि प्रतिशीर्डी कडे बिर्ला गणपती असा रोडवरनेच असा मोठा गणपती दिसतो.
हा बघितलाय बघितलाय हा
ते ऑन रोडच लागत म्हणजे थोडंसं मेन रोडपासनं मेन रोडपासनं तुम्ही थोडं आात गेला की प्रतिशिर्डी पण तिकडे जवळे शिरगावला आणि मग तसच पुढं पुढं पुढं आलं की मग तुम्हाला तळेगावच्या नंतर देहू लागत देहूत तू तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर, तुकाराम महाराजांचं समाधी मंदिर ते लागतं थोडं पुढं गेलं ना तर आळंदी लागते
हा. म्हणजे पंढरपूर वगैरे तिकडून जवळ पडतं का?
सात आठ तास
सात आठ तास लागतात एवढा वेळ? हा हा
जवळ आहे ना आळंदी ते पंढरपूर बरच अंतरे
हम्म हम्म.
म्हणजे हितन पाल की आळंदीतन पालख्या जातात ना पंढरपूरला ज्ञानेश्वर माउलींच्या वैगेरे हे तस हे तर सगळं ऑन रो ऑन रोडच लागतय. मग त्याच्यात ना आज सिटीत आल्यावर मग शनिवारवाडा, सारसबाग ते सगळं सारस बागेत गणपतीय नवसाचा पर्वती, पर्वतीची टेकडीय
हा
शिवाजी महाराजांचा लाल महालय.
हम् म्हणजे भरपूर फिरण्यासारखाय
म्हणजे तुम्ही लोणाळ्यावरन पुण्यात येता- येतापर्यंत तुम्हाला बरेचशे ठिकाण लागतात.
हम्म हम्म हा हा हा बघू आता येणारेत पप्पा पण तिकडं बघूया आता
हम्म म्हणजे जर दोन तीन दिवसाचा वेळ असेल ना तर सहज हे पुण्याच्या आजूबाजूच सगळं फिरून होतं.
नाही आता मी तिकडच येणारय आहे कायमची
हा लग्न झालं की मग, लोणावळ्यातच ना.
तेच त्यामुळं, जरा विचारूया म्हटलं काय-काय असतय?
हम पण लोणावळ्यातनं माणसं पुण्याकडे नाही येत. मुंबई
जातात, हा तिथून दोन तासा वर हायना ते.
जास्ती करून मुंबईला जातात.
हम.
आणि नाहीतर, मग खाली खोपोलीये. खोपोली पण छान! हाय.
हा, मग तुमच्या तिथून, गोवा पण लांब असल?
हा गोवा, कोल्हा
म्हणजे तुम्हाला इकडचं यायला लागत, कोल्हापूरला
कोल्हापूर, हा कोल्हापूर वरण पुढं.
हा गडहिंग्लज वरून जाया लागतय ना, बरोबर हाय.
नाहीतर, मग मुंबईला जायचं आणि मुंबई वरन मग, गोव्याला जायचं असं.
मुंबई वरून किती तास लागत?
मुंबई वरन ती क बोट नाही का, जाते?
हा ह बोटून बोट मधून जायचं?
म्हणजे बाय रोड पण जाता येत, पण ते बोटनी जरा
बरं पडत, हा हा हा हा.
तसं मला वाटतं मुंबई वरन काय, तीन साडेतीन तास लागत असतील?
हम म ते परवडतयं म्हणजे खर -खर ते ज ह शिपचे पैसे द्याय लागणार. किती होतील, तेवढे जास्त.
जास्त होतात, शिपचे पैसे.
आपली गाडी असली की, बर पडतयं म्हणजे, आपल्याला कुठे पण जाता येतय. ह ब आमच्याकडून जवळ आहे म्हणजे म्हणजे किती? हा ब हा तेच की, तिथून खूप लांब हाय म्हणजे?
हो, आमच्या इथनं जर म्हणजे इथन ट्रेननी बसला ना, तर आज रात्री बसला तर उद्या सकाळी पोहोचत.
बस नी पण बसल तरी, आज रात्री बसलं तर उद्या सकाळी पोहोचत. गोव्यात हा आ.
आमच्या इथं काय फिरण्यासारखं काय इथं नुसता रंकाळा हाय भरपूर, पण तेच तेच तेच बघून कंटाळा येतो सारखा.
तर आपण जिकडे असतो, तिकडेच ऑलरेडी आपण खूप वेळा बघितलं असत ना हा. तसं आमचं असं आमचं तसं होतं, की इथंच आता काय किती वेळा बघायचं? ह ह.
अजून मी तिथलं काय बघितलं नाय ना त्यामुळं मला काय एवढं वाटत नाय, म्हणून सारखी म्हणते कधी कधी इकडे येते?
हा ये ये लवकर ये म्हणजे, तुला इथलं सगळं बघता येईल.
होय. बघू आता तुम्ही असं बाहेर कुठ फिरायला गेलाय?
इथं अ भारतातल्या भारतात म्हणलं तर कोलकत्ता परत बेंगलोर को
हा हा.
मग अ एकदा खूप आधी एकदा दिल्ली.
हा.
असं बरेच ठिकाणी युपी मध्ये अ हे आपलं आहे ग ते यूपी मध्ये एक दतिया नावाचं ठिकाण आहे झाशी झाशी झाशीच्या राणीचं झाशी परत मग तसं तर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातलं तर बरंच
हो
म्हणजे कोल्हापूर नाशिक नागपूर गडचिरोली
हम्म हम्म हम्म
फक्त मी मुंबईला गेले नाही कधी
किती जवळय आणि मुंबईला गेला नाही तुम्ही
आमचं मुंबईला कोणीच नाही मग मुंबईला जाऊन कोणाकडे जाणार आणि असं फिरायला फक्त काय फिरायला शॉपिंगला तर पुण्यात पण ये ना
हा हा हा जायचं होय
म्हण आपल्याकडे जर सगळं भेटतं आणि ते मेन म्हणजे मुंबईत खूप गर्दी बिर्दी असते
होय गर्दी खूप असत्या
आणि सगळ्या लोकांना घाई असते ते लोकल फास्ट एकदम
मी मुंबईमध्ये फक्त खाण्यासाठी येते बाकी कशासाठीच येत नाही खायला भरपूर आवडतं त्यामुळं नुसतं खायसाठी जायचं बाकी काय नाय
म्म.. तसं तर आमच्या पुण्यात पण बरंच काय काय खायला भेटतं
हो पण म्हणजे कधी बघितले आ तुम्ही कॉल करा मला
हम्म हम् चालेल झाले दहा मिनिटं चालेल चालेल
हा